हा नमस्कार ताई
नमस्कार ताई काय नाही मजेत तुम्ही
मजेत मी पण मजेत मजेत नकी कस पाऊस पाणी
हो पाऊस चालू आहे ना पाऊस चालू आहे आमच्याकडे ते साफसफाई चालू होती ना म्हटल पाऊस याय च्या अगोदर कस साफसफाई करून ठेवलेली बरी घाण कचरा आपला कसा ओला होतो
हो हो हो हो
ओला झाल्यानंतर त्याचे दुष्परिणाम होत असता
होत असतात नाही खरंच आहे आपण जेवढी पावसात स्वच्छता ठेवतो ती आपल्या आरोग्यासाठी पण चांगली असते पण पावसाळ्यात कसं रोगराई पटकन पसरून जाते पण जेवढी स्वच्छता हे करू तेवढं चांगलं आपल्यासाठी हम् बर त पाणी उकळून पिणं वगैरे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे पहिला कस ते काढे वगैरे पाहिजे चण्याचा काडा करून पण ग तिच्याचा काढा करून पिणं आणि कसं पहिला लोक जे शेती शेतीची कामं करायचे ते कस घरी आल्यावर हेच हे हेच काढे करून त्याच्यामुळे त्यांना सर्दी खोकला जास्त प्रमाणात व्हायचा नाही आता आपण कस एकदा पावसात भिजलो तरी पण लगेच सर्दी खोकला लगेच आपल्याला पकडतं म्हणजे अस हम्म पहिलं कस म्हणजे लोक एवढी शेतात काम करून पण नाही ना कधी सर्दी खोकला कधी म्हणजे व्हायचा नाही कारण हे असे घरगुती उपाय खूप करायचे ती लोक असं
हो आणि घरगुती उपाय बघा ना त्याच्यात म्हणजे पटकन फरक पडत होता
हो
त्याच्यात म्हणजे अ बरे होण्याचे गुणधर्म चांगले ते हळदी झाली तशीच हळदी आपण कुठली लागेल आपल्याला तर आपण पहिले काय करतो पहिले हळदी लावतो
हो हो हो बरोबर आहे हळद कसं ते अँटीसेप्टिकचं काम करतं ना म्हणजे त्याने असं जंतू संसर्ग जखमेला होऊन देत नाही वगैरे असं
त्याचप्रमाणे गवती च्या बाघा हा नियमितपणे घेतला तर आरो त्याला खूप चांगला फायदा आहे त्याचा
त्याचा हो खरंच आहे पहिला अस आपली आई आई वगैरे हो हो अ हम्म. बरोबर.
तर त्याच्याने आपल्याला आपल्या शरीरात - - खूप म्हणजे अनेक प्रकारचे त्रास होतात. बघा आता भेसळयुक्तच पदार्थ मिळत आहे बाहेर.
हो, हो, हो, हो, हो.
आणि आपण जर गवती चहा पिला किंवा मग दुधात हळदी टाकून पीली तर आपल्याला म्हणजे जे काय पुुढे त्रास होणार आहेत ते खूप कमी प्रमाणात होता
होतात हो हो हो आपल्या कशी इथे इम्युनिटी पॉवर वाढते ना त्याच्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते. पहिला असं पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये कसं मेथीचे लाडू वगैरे खाल्लेत खायचे पहिला लोक आवड म्हणजे आवर्जून खायचे, आवर्जून बनवायचे. का? कारण त्याने आप अ म्हणजे वातावरणात आपली बॉडी आपली तयार होते. त्या वातावरणाला हे करण्यासाठी कारण पावसाळ्यात गारवा असतो. हिवाळ्यात - - गारवा असतो. मग आपल्या बॉडी मध्ये हिट- - अ मेथीचे लाडू खाल्ल्यामुळे हीट वाढते. त्याच्यामुळे आपल्याला जास्त सर्दी, पडस म्हणजे होत नाही ओ जास्त त्यामुळे अस पुर्वी पार लोक - - बरोबर त्या त्या वेळेस त्या त्या गोष्टी बरोबर करायचे म्हणजे. आता लोक त्या तब्येतीकडे दुर्लक्षणता आपल्याला जे हाय हायजीन म्हणजे पिझ्झा, बर्गर या गोष्टीकडे जास्त कल लोकांचा वाढलेलायं. हेल्दी खाणं वगैरे हा प्रकारच राहिलेला नाही. एक्चुली बघायला गेलं तसं.
तेच आजकालच्या मुलांना भाजी पोळी नको असते
हो, हो, हो, हो.
आणि ते आजार इतकेच लवकर पडतात ना खाल्ल्यानंतर.
पडतात. त्यांच्यावर तेच इम्युनिटी पॉवर त्यांची कमी होते ना. म्हणजे - - पौष्टिक खाणं हा प्रकारच नाही राहिलेला हे असं झालंय ते. हम्.
ते पण झालं किंवा मग आता तुम्ही डाळी बघा किंवा मग दूध बघा. पनीर बघा हे पण भेसळयुक्तच मिळत आहे ना.
सगळं. हो. हो. खरंच हाय. आपण म्हणतो अ पनीर खाल्ल्यामुळे कॅल्शियम वगैरे पण ते पनीर पण प्रॉपर दुधाचं बनलं असेल तर आपल्याला कॅल्शियम मिळेल ना. ते भेसळयुक्त असेल तर कसं मिळणार आपल्याला पण. असा प्रकार हाय तो. हम्म.
त्यानंतर बघा पर्यावरण पण - - पर्यावरण संरक्षण पण आपलं खूप गरजेचं आहे.
हो, हो. हो, हो. तुमचे ते डब्बल आवाज येतोय ताई.
एक मिनिट मी नेटवर्क मध्ये जाते.
हम.
हा बोला. आता येतोय का?
हा आता येतोय. पण मध्ये मध्ये असं कोण दुसरं बोलल्याचा आवाज म्हणून म्हटलं.
हम्.
हा. बोला, बोला.
हा तेच म्हटलं आजच आजचे वाढते प्रदूषण, जंक फूड म्हणजे ते आरोग्य प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा होत आहे ना.
हो, हो. हो, हो.
पूर्वीच्या काळी बघा म्हणजे जे एक गावाकडचं वातावरण होतं. ते एकदम शुद्ध होत.
हो, हो. हो, हो.
सकाळी ते लवकर उठत होते. त्यांच्या शेतीच्या कामासाठी जात होते. परत घरी आल्यावर ते एकदम फ्री असायचे. पण आ आपण जर थोडंफार हे काम केलं तर आपण नॉर्मली लगे थंकून जात असती.
जातो. हो, हो. खरंच हाय. होय चल.
म्हणजे तेवढी इम्युनिटी पॉवर आपल्यात राहिलेली नाहीये ना.
नाहीय खरंच आहे हो हो हो हो तेच तेच सांगते ना म्हणजे कस आपण हेल्दी खाणं हा प्रकार आपल्याला राहिलेलाच नाहीये ना चुली बघायला गेलं तर. त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम आता हे होतय आहेत. हार्ट अटॅक येणं वगैरे हे सगळं कसं आता हे झालेलं हो. म्हणजे कोणा म्हणजे कोण बोलणार पण नाही होत त्यात चा हो हो हो त्यांच्यावर पण कस आता अभ्यासाच प्रेशर दिवस भर त्यांची धावपळ असते सकाळी उठल्यापासून त्या मुलांची. अभ्यासाच प्रेशर असतं. पुन्हा हा हा ट्यूशन तो ट्यूशन. दिवसभर ते पण असते त्यांना असं मन मोकळं खेळणं हा प्रकार राहिलेलाच नाही. जे आपण पहिला हो कुठेही मन मोकळ खेळाय चो हवं ततकं हे करायचो. आता तो प्रकार धालेलाच नाही ना खूप प्रेशराईज खूप केलं जातं मुलांना आजकाल. बघायला गेल तर असं य तेे.
ते नवीन म्हणजे जुने जे होते लोक ते कसे एकत्र मिसळत होते. ते पारंपरिक खेळ झाले किंवा मग कोणतेही काम असो सोबत एकत्र बसून करत होते.
हो हो हो.
आणि खेळता खेळता त्यांना कधी दहा वाजून जायचे आपल्याला हे कळत नव्हतं.
नव्हतं.
आत्ताचे मुलं बघा हे म्हणजे आरोग्यासाठी हे खेळ खेळत नाही. जे त्यांना ग्राउंडचे खेळ हे माहितच नाहीये सहसा.
नाही येत हो हो हो झालंय. आणि पहिला कशी जॉ खेळ तस हो सगळे खेळ आता त्यांचे मोबाईल वरतीच होत आहेत. बघायला गेल तर खरंच आहे. आता आणि पहिला कसं आहे जॉईंट फॅमिली असायची. म्हणजे आता ती पद्धत राहिली नाही ना त्याच्यामुळे कसं आजी आजोबा एक त्र असायचे सगळं त्यांचा वेळ जायचा तेवढा. आता घरात कोनी नसल्यामुळे सगळं मुलं मोबाईल टीव्ही याच्यामध्येच त्यांचा वेळ घालवत तसं झालेलं.
हम्म. आणि कस एकत्र राहण्याचे पण खूप फायदे आहे ना म्हणजे मुलांना तेवढी शिस्त लाग ते त्यांचा टाइमपासही होतो. त्यांना नवीन नवीन प्रकारचे म्हणजे अ हे पण शिकायला मिळतात. गेम झाले किंवा माजून काही जे असेल ते.
हो. हो. हो.
त्याचप्रमाणे त्यांना लहानपणापासून ते संस्का कार लाटले जातात त्याच्यामुळे ते म्हणजे असं एकजुटीने राहण्याचा जास्त प्रयत्न करतात.
करतात. हो हो हो आता आजी आजोबांनकडून नवीन नवीन गोष्टी कळतात. नवीन गोष्टी आजी-आजोबा सांगत असतात काही काही त्या मुलांना कळतात. म्हणजे कसं वागायचं संस्कार ते त्यांच्याकडनच मिळतात जास्त करून. आजी आजोबांकडून.
आणि आता कस शाळेतलं ते एवढे अभ्यास अस सगळ्यांच्या खूप लोड असेल मग त्यांना त टाइमच मिळत नाही खेळायला. त्यात त्यांची काही चुकी नाहीये.
नाहीये खरंच आहे. पण होमवर्कच घरचा अभ्यास होमवर्क एवढा असतो की ते त्या कारणातच त्यांचा बऱ्याचसा वेळ त्याच्यातच निघून जातो. असं मला ते हम्म
त्यांना फ्री टाइम पाहिजे ना थोड्याला ते फ्री माइंड कधी राहतच नाही ना.
हातच नाही खरंच आहे. पण आता कॉम्पिटिशन पण एवढं वाढल्यामुळे आई वडील पण त्यांना खूप प्रेशर देत म्हणजे करतात तुला हे कुठल्या तरी ऍक्टिव्हटी मध्ये तू एक्सपर्ट हो म्हणून ड्रॉइंगचा क्लास असतो, स्विमिंगचा क्लास असतो. कुठला ते स्पोर्ट्स चा क्लास असतो. त्याच्यामध्ये त्यांचा वेळ दिवस त्यांचा त्याच्यातच निघून जातो पूर्ण. मग त्यांच्या मनासारखं त्यांना वागायला असं मिळतच नाही अजिबात. त्यांना काय हवंय त्यांना काय म्हणजे त्यांचा अशाने काही म्हणजे त्यांना वेळच मिळत नाही त्या गोष्टी करण्यासाठी बघायला गेल तर.
तर त्यांच्यावर आपण प्रेशर आणतो ना.
हो.
तर तू हे केलंच पाहिजे. तुला हे करावंच लागेल. तसं बघा अगोदर अगोदर एवढे काही क्लासेस नव्हते. आत्ता हे आहे. सुट्ट्या लागल्या की मुलं एक मामाच्या गावाला जायचे, फिरत फिरायला जायचे किंवा मग फॅमिली सोबत कुठेतरी आता सुट्ट्या लागल्या नाही पहिल्या, दुसऱ्या दिवशी पासूनच त्यांना कोणते क्लास लावून देतात. त्यांना किती बिजी करून टाकतात.
का? तर हो.
त्यांना सोबतचा असा टाइम मिळतच नाही ना.
आई- वडील जॉब ला जातात. मग घरी कोण मग मग आईवडीलांना वाटतं की मुलांनी चला क्लासेस मध्ये जाऊ मग तिथे त्यांचा तेवढा वेळ घरी बसण्यापेक्षा. या विचाराने आई-वडील पण त्यांना हा क्लास तो क्लास लावण्यात त्यांचा दिवस ढकलत असं झालंय त्यांच ते बघायला गेलं तर.
मग ते डिप्रेशन मध्ये चिडचिड करतात, मग अजून त्यांचं नुकसान.
चालले काय? चला ताई. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून हो हो धन्यवाद धन्यवाद.